काय चालंय?
काय नाय बघा. जाळण फोडायच चालंय. तुमचं काय चालंय?
आमच पण जरा लोटाय तेन चालय घराभोवतीच.
हो हो. पाऊस?
पाऊस तेन काय नाय. तिकडं कोकणच्या तिकडें भरपूर झालंय वाटतं.
ह ह. हा हवामान चेंज झाले ना जरा.
ह ते म्हणजे मैत्रिणीच आत्ता फोन आलता. ती सांगाल ती.
ह.
पाऊस भरपूर झालाय म
हो हो. इकडं पण तसच झालंय. आभाळ आले. गरम खूप व्हायले.
हम्म, मग येईल आपल्या इकडं पण.
ह. इकडं आला तर येतोय. नाही तर नाही.
ह, आपल्याकड मधी पडलाय ना. तिकडे पडला नव्हता. कोकण साईड ला.
ह, आता हे आला तरी पण अवकाळीच की.
होय होय.
हो उन्हाळी. येतय ह. वाऱ्यासकट. ह. हो ना म्हटलाय की,
काय ते?
कोयना धरण.
होय. आतलंय सगळं त्यातलं जुनं हे दिसायला लागलेयात.
हां. एकेकाळी अस होत. कि कोयना धरण फुटलं तर गाव बुडत होत म्हण. त-
होय. होय.
म आता तेच धरण आटलंय.
आटलंय.
हं.
आणि तिथं जुने घर, ती देवस्थान तेन सगळी मूर्ती- त्या पण दिसायला लागल्यात की. हम्म.
खोल करायचं पण काम चालू आहे की.
कोयना धरण होय? हं. हं. ते आटल्यामुळ आता. पाणी नाही तोपर्यंत करून घेणार.
हां. साठा भरपूर होतोय ना?
हां.
हम्म. त्यामुळं. आणि काय नाही. घरच्यांच काय चाललंय?
घरची आहे की काम.
हां. हां. चा नाश्ता झाला की नाही?
होय. झाला की.
हं. हं. आमचा- झाला की. जांभळ आणलेली जांभळच खाल्ली.
हा. हा. कुठली झाडाची? हां. हां.
तीच खाल्ली.
काय विकत का?
नाय. शेजारी झाड आहे. पोरी येताना घेऊन आल्या.
हां. हां.
कोण खायाच चित्र? परत
हां. हां.
बेबी कॉर्न छोटी छोटी.
हां. हां. ते तसच खात्यात ना?
हां. तसच की शिजवून? शिजवून बी नसत्यात त्याला.
नसतात होय. हां. हां.
मिसळ कशी करायची ओ?
हां. मिसळ करताना ए ना आपलं- अं हे मटकीला मोड आणाला घालायच. विकत आणलं तरी चालतंय. हं. भिजत घालायची. आता सकाळी भिजत घातली की संध्याकाळ पर्यँत पाण्यात ठेवायची. संध्याकाळी दोन तीन वेळा स्वच्छ- धुवायची आणि सुती फडक्यात त्याला बांधायचं.
हं.
टॉवलमध्ये चालतय. फक्त सुती फडक पाहिजे आन त्यात बांधून ठेवायचे. सकाळ पर्यंतना मोड येत्यात. मोड आल्यानंतर अं ती हाय ना हळद आणि मिठ घालून पहिले शिजवून घ्यायची, मटकीची नुसती मोड. आणि शिजवून घेतल्यानंतर
त्यात बटाटा घालत व्हय?
नाही मिसळला नाही बटाटा लागत. घलतोय रे आम्ही नाय फक्त ते मोड वर हे घालून शिजवून घ्यायचं नंतर कांदा, टोमॅटोची पेस्ट करायची कांदा- टोमॅटो भाजून घ्यायचा. कांदा, टोमॅटो, आल, लसून पेस्ट करायची आणि फोडणी द्यायची आणि त्या ज्या पातळ रस्सा भाजी करायची, त्यात ते शिजलेल मोड घालून हे करायचं. आणि नंतर मग
हो.
अं हं तसं फोडणी द्यायची, त्यात मिसळ मसाला पण मिळतोय. तो मसाळा- मसाला घातला तरी चालतोय, नाहीतर आहे आपलं हे आं?
घरात तयार करतोय आम्ही.
हं हं, नाहीतर हे गरम मसाला तेन वापरले तरी चालते.
हो पाहिजे
हं आणि नंतर मग ते त्याला फोडणी द्यायची ते झालं आणि
मग त्या फोडणीला तमालपत्र
चालतंय खरं, कसं असतंय जास्त सौदा घातलं की ते वास येतोय ना, सौदा जास्त चांगला नाही शरीराला.
हं-हं, आणि आमटी पण भरपूर वेळा तिखट नाही ना?
हा टिकत नाही, मग हे आपलं कांदा- टोमॅटो हेच घालायच शक्यतो.
हो-हो.
आम्ही तर हेच घालून करतोय, आणि नंतर मग काय फरसान असते गरम-गरम आमटी घ्यायचे त्यात फरसाणा घालायचा वरून बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर, आणि पाव कच्च म्हणजे तसच आलेल तसं पण खाल्लं तरी पण चालत नाही तर त्याला जरा तूप किंवा बटर लावून भाजायचं.
हं.
आन त्याच्यासोबत खायचं, भाजलेलं गरम-गरम छान लागते खायला.
आमचे तर टोमॅटो हाय कांदा हाय बटाटा पण हाय, मटकी घातल्या पाण्यात बरबर, परत ना वाटाना भिजूत घातलाय.
हा चालते, वाटाणा पण चालते, मग कसं करायचं हम्म पातील्यात आहे ना फोडणी जरा तेल घालायचं दुसऱ्यात हळद टाकायची जरा आणि हं हळद आणि मिठ ते घालून ते शिजवून घ्यायचं.
हं.
शिजवल्या नंतर मग कांदा, टोमॅटोची पेस्ट घालून ते नं आसं पातळ आमटी करायची.
करायची, हां तसच की.
चालतय.
हम ह.
बारीक चिरलेला कांदा वरून
हं.
आम्ही आज डोसा करणार हाय.
हं हं.
भिजवलय डोश्याला.
हां हां.
आता चटणी करायची, जरा ते आंब्याचं पानं पडली होती नाही मागं घराच्या
ह हां हां.
डोसा करायची, जरा सांबर करायचं, शेवगा ते न हाय आता.
ह हां हां. आं? हॅलो.
हा बोला की.
सांबरला दुधीभोपळा पण घालत्यात.
होय भोपळा नाही आमच्यात आता मी कसं करणार ये सांगू का?
हां.
अ शेवगा चिरून घ्यायचा, त्याला कांदा बारीक चिरायचा, लसूण हे कराय च आणि फोडणी घालायची कांद्याची.
हं.
हां.
कांद्याची फोडणी?
हं कांद्याची फोडणी घालायची
हं त्यात जरा धन पण घातलं तर चालतय बघा.
हा बोला. की.
धन पण घातल तर चालतय त्याला. नुसतं मुरकीला बांधायचं अ सांभरला.
हं हं चालतय की धना पावडर आहे की, पावडर घालतोय की, मसाल्याच पावडर आहेत की.
हं हं, परत धने हा धन्याची पावडर चांगली लागत्या ते पण, आणि जरा चाट मसाला
हम्म असतय मसाला पण.
हं, पण जास्त मसाला पण शरीराला हानिकारक
हरक हा हानिकारक हाय, हाय आपलं हे नॉर्मलच हे धर बेड वर ठेऊन ये जा जा, हे पण हे पण धर हे धर हां बेडवर ठेवून ये नाहीतर खाटवर ठेव बाहेर, काका झोपतेत तिथं काका झोपतेत तिथं खाट वर. ठेव, हां हिंग, मोहरी, जिर मोहरीची फोडणी द्यायची
कडीला आणि कडी संग खायच मग, हं. आणि दही असत कणी ते दही पण जास्त हे करायचं नाही एकदम ताक करायचं नाही, हा जरा दही ठेवायचं.
नाही आहे कि ते पण त्यातनं पण डोश्यातनं आंबोळीमधनं पण कडी चालते नय.
हा चालतेय की..
हा चटणी आणि कडी म बघू आता कडीच करावी म्हणतोय.
हम्म.
आणि चटणी करायची.
हम्म चालते कीय.
हां.
हां. म .
ते करायचं आणि मग आंबोळ्या कराच्या थोड्याने आठ वाजता आमच्यात लाईट जाते ना.
हा मंग चुलीवर करताय की गॅसवर?
नाही गॅस वर करते आता फटाफट करून घ्यायचं मग ते झालं की मग झालं म ते हा म ते डोश्याला कसं सकाळी पीठ कालच सकाळीत नाही हां. काल नाही काल रात्री तांदूळ भिजवलं होतं
हा पेपर का लोणी?
हा लो लोणी पण असते तेच पीठ एकच असते सगळ्याचं आ
फक्त बटर कोण वापरते कोण दोन्ही वापरते असा हाय इथे हा.
पण कसं बनवत्या वर एकदम आपण पातळ पण बनवू शक ते डोसा किंवा आंबोळी बनवू शकतोय तेजी काही बनवू शकते.
असं वाटीने ओतून ते प्लेन करू शकते म हेज्यावर तव्यावर. परत कोण असं ओतून करते.
हा पातळ असं पाणी करून पण चालतंय.
हा आणि ते वाटी फिरून मी शिकलो परवा.
आम्ही जाडजाडच करतोय.
हा हा हा ते जा एकदम पातळ झाले ते वाळायला लागत होते परत.
ल्यागत हो तय आणि ते काय खाल्यागत पण चार पाच खाल्लं तरी खाल्ल्यागत वाटत
खाल्यागत असं .
इकडं आण बाबू ठेवी आण. बाबा मारते नाय हिशेने खेळ कि खेळ. आणि काय
काय नाही बाबा तुमच्याकडेच.
हम्म हम्म.
. आणिये . आईस्क्रीम केला नाही का आज?
आईस्क्रीम नाही पाइनापलचा ऍपलचा जूस केला अननसचा. केलं की.
आननस कसं होतं, ओ?
सत्तरला एक.
हो हो, इथं दीडशाला दोन आहेत.
सांगले ते.
हा, शंभरला तीन, दीडशाला दोन.
आ, शंभरला दोन असतील हं.
शंभरला दोन तेय मोठ बारके आहेत.
हां.
ए श, दीडशाला दोन अ, शंभरला तीन पुटे. बारकी बारकी.
हा हा, म्हणजे दीडशे ला दोन ते मोठी मोठी.
हा.
आणि शंभरला आहेत ते बारकी बारकी दोन, हम्म ह. तेच रात्री ए टाइम झाले.
टाईम संपले.